हॅलो हा हा येत आहे.
तिकडच यायचं वातावरण पाऊस ये पाऊस आहे म्हटलं.
देव उघडलाय.
उघडलाय का नाही ना. तुमच आवरलं का? काम आवारल म्हटले.
हा हा हा.
गटाची केवायसी करायची ना त्याच्याच महिला येताय. म ती एक बाई राहिली ना तिला सांगायलाच त्याच आमच्या सासूबाईचा ना उमाव
हा हा हा आमची चालू आहे पण नेमका आज ऍप बंद आहे. नाही मला नाही ओळख य आम मी पण करते ना आमच्या इथ आमच्या इथली
हा हा हा.
आमची हा पण मानेन का आज ऍपच चालत नाही इकडचं काबर काय माहिती.
हा हा त्याता येऊ राहिलं त्यांनी आता एक गटाची केली आता आमच्या गटा
हा सर बरं टाइम आउट म्हणून येतय होतच नाही.
हा हा हा का.
हा तुम्ही घरीच आहे काय.
हा घरीच आहे,
हम्म,
अ हा
तेच इतक्यात फोन, आला होता यांचा, म्हटलं या घरी, सांग तला अर्ध्या तासात आलून लावतील, एक तास नाही का, मग घरी आल्याशिवाय,
परवा आली असती ना, परवा त्यांच्या सुहसणी जेव घालायच्या होत्या,
परवा का, चालेल ना मग, मंगळवारी ना,
काकूला तस विचारून घे, नाहीेत काकूला तू करते का फोन,
चालेल ना, आव नेमकं माझ्या माझा कड नंबर नाही या, फोन मध्ये मला नंबर मेसेज करा, फोन करून बघते. पण मग, विचाराव कसं डायरेक्ट,
हॅलो? हॅलो! हॅलो?
हॅलो? बोल ना,
म्हटलं, डायरेक्टस काय विचारू असं, डायरेक्ट असं,
मीच विचारतेन आणि तुला सांगते, मीच विचारते ना,
चालेल, चालेल, पण मग मंगळवारी राहत्या, का नाही घरी कायम त्या्या, शनिवार, रविवार, गाड्या उभे राहते ना, मशीनआणते, हॅलो? हॅलो! हॅलो? हॅलो! हॅलो, हॅलो! हॅलो, हॅलो! हॅलो! हॅलो?